हॅलो, हा बोलणा
काय चाललंय
काय नाही बघ निवांत तूच सांग तझ काय चाललंय.
काय नाही म्हणलं तुला फोन करावा आपलं फिरायचं काय ठरलं विचारावं
हम्म अगं फिरायचं ठरलं म्हणजे काय करूया माहितीये का, आता पावसाळा आहे बघ कसंय आता ऊन होतं ना म्हणज म्हणे उन्हाळा होता आणि ऊन पण छान म्हणजे जास्तच होत, त्याच्यामुळे बाहेर पडणंच मुश्किल होत. आता पावसाळ्याच कस वातावरण सगळं हिरवंगार वगैरे असणार,
हम्म मग आपण कुठे जाऊया.
एक तू काय डिसाईड म्हणजे तू काय सुचव सुचवलंय का तू सुचलय का तुला काय
अगं मला असं वाटत होतं की पाऊस आहे आणि म्हणजे कसं थोडस आपण ट्रेकिंगला गेलो असतो तर, म्हणजे गिर्यारोहन गिर्यारोहण करायला.
पण कस असतं ना ते म्हणजे तुझी कल्पना चांगली आहे. पण आता पाऊस पाऊस असेल ना मग पावसामुळे घसरण्याची शक्यता असते ना ग,
बरोबर मग आपण धबधबा अगं आता
हो
बरोबर पण आताय की नाही ध वाघ वगैरे पण चालू होतील आणि इकड सडा वागापूर वगैरे ठोसेघर म इकडचे जे धबधबे आहेत ना खूप मस्त असते आपण ते इकडे बघा जाऊया मग,
हम् हा ते पण आहे ते पण चांगलं आहे खरं पण आता मला वाटतंय बघ ग अ म्हणजे धबधबे चालूच आहेत. आता पहिलं कसं म्हणजे एवढं हे नव्हतं ग म्हणजे जवळून बघायला मिळत. हो पण आता त्यांनी जर असं म्हणजे काही घटना घडताय त्यामुळे त्यांनी थोडस स्ट्रिक म्हणजे कडक
जाळ्या बसवल्यात बरोबर हम्म
चालेल चालेल मग धबधब्याच जरी घेतलं ना
हम्म तू सांग ना मग आपण कुठ कुठे जाऊया माझ तर मला तर एवढंच सुचलं तू सांग कुठे जाऊया अगं मला असं कळालेलं की
ते कर्नाटकातलं तुला माहितीये का? ते कर्नाटक मध्ये आहे का हा अ हा काहीतरी तो धबधबा आहे बघ त्याच्यावरून पण असं पूल आहे म्हणजे म्ह फार मोठा पूल आहे काय म्हणतात का त्याला मला पण एवढं
आपण शोधू ना नाही मला वाटलं की तू म्हणजे ते फेमस गाव आहे ना तिकडचं तू तेजच बोल
नाही, नाही गाव नाही गं म्हणजे धबधबा आहे आणि इतकं छान आहे असं म्हणजे मी पण म्हणजे बघितलेलं नाही गं मी पण ऐकूनच असं सांगते मी पण अजून म्हणजे माहिती काय त्याची एंवढी काढलेली नाही थोडंफार जेवढं कोण माहिती आहे ना तेवढंच माहतीय मला
अगं पण तुला हे कळालं का आपण ठरवतोय खरं पण आपल्या कॉलेजची पण ट्रीप जाणार आहे तुला समजलं का
नाय
अगं ग्रुपला मेसेज आलेला कि ट्रिप चाली आहे कुठे जाणार आहे माहिती आहे का महाबळेश्वरला नेणार आहेत रायगड बघायला त्या साईडला
होय का नाही मी म्हणजे आधीगर बघितलाय गं म्हणजे रायगड वगैरे महाबळेश्वर म्हणजे महाबळेश्वर बघितलंय पण कसं म्हणजे आतं पर्यंत म्हणजे आतून नाही बघितलेलं म्हणजे जे पॉईंट ना त्यांचे अ सनसेटचा पॉइंट म्हणां हे म्हणां ते नाही बघितलेलं
अ मी मी आतलं बघितलंय तुला माहिती आहे तिकडे काय काय इको पॉइंट म्हणून एक आहे म्हणजे ऐतिहासिक आहे तिकडं सगळं आणि म्हणजे इको पॉइंट नंतर जे पोर्तुगीज कालीन काही काय लोक जिथं आलेली त्यांच्या नावनी कुठले कुठले पॉईंट सुरू केले आहेत नंतर महाबळेश्वरला मेन म्हणजे मॅप्रो म्हणून आता प्रसिद्ध आहे बघ मॅप्रोला जातात सगळी म्हणजे कसं स्ट्रॉबेरी वगैरे तिकडं कसं जास्त पिकते ना महाबळेश्वरच्या गार ठिकाणमध्ये तर मग तर ते माॅप्रोत कसं असतंय की मोठ बाग बागच म्हणां आपण बाग टाईप नंतर बारक्या मुलांसाठी खेळायला नंतर खूप सारे म्हणजे अशी वेगवेगळे खाद्य पदार्थ सगळे असतात म्हणजे आंबा म्हणं तर नंतर स्ट्रॉबेरी नंतर ती हे य काय म्हणतो आपण स्ट्रॉबेरी ची चॉकलेटं अस
हा फलेरो हा ते चॉकलेट बनवलेली हम
इकडं जास्त म्हणजे तेझचं आहे मॅप्रो मध्ये सगळं नंतर तिथलं फेमस म्हणजे तुला माहिती आहे का., स्ट्रॉबेरी शेक नंतर सॉफ्टी व
भरपूर प्रकार आहेत मग ते स्ट्रॉबेरी मध्ये
हो अगं उलट आपल्याला तर व्हिडिओमध्ये आपण बघतो ना मग आपल्याला इतकं काही माहीत नसतयं पण ऍक्च्युली तिथं गेल्यानंतर तर कसं कि जास्त कळतं हो बरोबरं त्यांच त्यांच स्वतःच हे आहे बघ रान म्हणजे म्हणतो ना स्ट्रॉबेरीच ते सगळं स्वतःच पण आणि मग तिथलचं अ ताजी ताजी काढून म आपल्याला आहे कर तर ह‌ा
हम्म मग तेच की म्हणजे शेत असल्यामुळे ते आणि केमिकल फ्री तिथल्या तिथंच आपल्याला फ्रेश आणि ताज मिळतय.
बरोबर. आणि तिकडं तिकडच म्हणायला गेलंत तर तिकडं निसर्ग सौंदर्य नंतर काय येतं बघ डोंगर, स्ट्रॉबेरी ही जास्त म्हणजे प्रसिद्ध आहे तिकडं. अस त्याच्यासाठी ती उलट माणसं लांब-लांबून तिकडे येत त्यात.
होय का?
हम्म.
ह मग तू काय ठरवलंयस म्हणजे आपण कुठ जायच? कारण तू पण बघितलंयस ना ते मग आपण सहलीत काय म्हणजे जाणे मज्जा नाही कारण तेच तेच बघायला नको वाटत ना.
बरोबर अगं इकडे कोकण ला किंवा मग आता ह्या साईडला गोवा वगैरेला कस आता जस्ट म्हणजे त उन्हाळा सं पला आणि इतकं पाऊस पण नाही ना? पण तिकडे पण जाऊ शकतो तिकडे बीच वगैरे वर कस वातावरण असं चांगलं असणार.
हा ते आहे, आणि तिथलं भरपूर म्हणजे खाद्य पदार्थ वेग गळे आणि ते सगळ ट्राय करायला मिळेल.
बरोबर. अगं आपण मेन म्हणजे आपल्याला कपड्यांची खरेदी करायला जायला लागल ना सहलीला जायचं म्हणल्यानंतर आता. हम् मग कधी जाऊया आपण?
हम् बा निम चप्पल वगैरे सग गळच म्हणजे खरेदी
बॅग आपण जाऊया ना या दोन दिवसातच.
चालेल पण आधी घर कस आहे माहीतीये का आपण जि त जाणार आहे ना तिथली सगळी माहिती काढू म्हणजे तू पण काढ आणि मी पण काढते. आणि काय करूया अ माहिती काढल्यानंतर म्हणजे तिकीट दर कसा आहे किंवा काय कस जायचं ट्रेननी जायचं बसनी का काय ते आधी बघूया मग त्याच म्हणजे आपण किती जण जाणार ते ठरवूया.
आता
आणि त्याच्यानुसार हा कन्ट्री म्हणजे प्रत्येक सहभाग असेल तर त्यांच म्हणजे तसे पैसे काढूया.
बरोबर आणि अग आपल्याला चांगलं कॅमेरा वगैरे पण नाही लागेल फोटो काढायला.
हा मग तेच की हे सगळं म्हणजे काय काय न्यायचं आहे की मग तो मी मग ते सांगते ना आपण किती जण येणार आहे ना त्याच्यामध्ये मग का तू काय आणणार किंवा मी काय आणायचं आता मी समज माझ्या कमे मी कॅमेरा आणते मग तुझ्याकड जर खाद्य पदार्थच घेतलं तर तू खाद्य पदार्थ आणायचे.
बर चालत हे ठरवू मग आपण सगळं,
दुसऱ्याकडं कसं पैसे जमा करून त्याच तिकिटाच त्याच्याकडं द्यायचं,
हम्म बरोबर आणि बघकी सह अशी सहल काढली की जरा चांगलं वाटत म्हणजे मोकळं मोकळ असं इतकं काही हे येत नाही रोजचे हा
रोजच्याजे हम्म नवीन काहीतरी आणि जरास निसर्ग म्हणजे रम्य वातावरणातन फिरून आल्यानंतर आपण फ्रेश पण होतोय नवीन जोमान आपण काम करू शकतोय.
बरोबर आणि संध्याकाळी तर अगं अ म्हणजे आपण तिकडे गेलो ना तर संध्याकाळच अस म्हणजे सूर्यास्त वगैरे झाला सनसेट अस खूप छान दिसतो, आपण फोटो वगैरे काढू सगळ्यांबरोबर सोशल मीडियावर पण टाक-
हा आणि हे पण कर, काय ग? म्हणजे आता तू मला सांगितलंयस तसच म्हणजे बाकीचे आहेत त्यांना पण तू कल्पना देऊन ठेव म्हणजे आपण असं अस नियोजन करतोय किंवा अस करायचं आहे - प्रत्येकानं बघा काढा म्हणजे, आपण नंतर ठरवू कुठ जायच? काय करायचं? आणि त्या हिशोबाने तू सगळ्यांना म्हणजे सांग म्हणजे सगळे पण एक होतील.
पण काय-
नाही तर, काय करूया? सगळ्यांना अस एक का तुझ्या घरी किंवा माझ्या घरी असं बोलवूया आणि तिथं आपण ठरवूया म्हणजे कसं जायचं कुठ जायचं काय ते मग सगळ्यांचं एकमत- तर ज सगळ्यावर झालं. तर मग, जाऊया आपण ठरवूया म
हम् आणि जर कोणाला यायला नाहीचं जमलं तर मग आपण कॉन्फरन्स कॉल वरती म्हणजे फोन केला ना की आपण सगळ्यांनाच सांगून टाकू की असं- असं ठरलंय मग कुणाची काय म्हणजे मत आहे हे पण बघूया कारण कसं आपल्याला जसं जमतं तस सगळ्यालाच नाही ना जमणार
हा ते पण आहे, हा तेच ते ते पण आहे म्हणून मी म्हणते तू आधी जर सगळ्यांना म्हणजे कल्पना देऊन ठेव असं -असं आम्ही सुचव म्हणजे आपण सुचवलंय- आणि मग कोणाला काय प्रॉब् ब्लेम असेल आणि जर कोणाचा एक महिन्या म्हणजे एक पंधरा दिवसाचा, चार दिवसाचा असेल तरी चालेल आपण पंधरा दिवसांनी जाऊ तसं काही नाहीये. पण बघ किती जमा होतात आणि मग त्यांना सांग कि आपण जाऊया म्हणून.
बर -मग आपण पण -अग पण जायचंय खरं आपण कि ती दिवसाची काढूया, म्हणजे किती दिवस राहायचं वगैरे म ते ठरवू आप
प्रत्येकाचे ह्याचे हा ते नंतर ठरवूया आधी हे तरी सांगून टाकू.
बघ ते मग आता- अ हम् -बर-बर चालतय करते मग तुला पण, तुला पण सांगते. फोन करून
हो हो चालेल ठेवू का?
ठेव बाय-बाय.
बाय.